हो‌.
हॅलो,
हा बोल.
हम.
हा. काय नाही अशीच बसली सिरियल पाहतेय छानपैकी
अच्छा अ मी मगाशी फोन लावला होता पण एंगेज लागला मला
हो का?
हम्म
अच्छा अच्छा
माझी एक मैत्रिण आहे तिला त्रास होतोय याचा ऍसिडिटी च वगैरे शुगर होते, शुगर पण बॉण्ड्री वर आहे, म्हटलं माझं एका मैत्रीण झाले नॅचरल ती माझंही झालंय पण एवढं नाही मी अॅक्यूप्रेशर वर केलंय जास्त म्हटलं मी तिला विचारून सांगते.
हा मग तिला एक काम कर तिला म्हण कि तू जेव्हा असे निवांत असशील ना तेव्हा फोन कर म्हणजे मग मला तिची हिस्ट्री कळेल कारण कसं आहे, आपण का म्हणजे काही आपल्याला माहिती असलं तरी समोर. ची हिस्ट्री काय आहे ते पाहून सांगावं लागतं ना
हा हा हा, तर सुरुवातीला त्याची तिला चेंज करावी लागेल
हा ते असतात आणि आपल्याला आपल्याला ते माहिती असलं की, आणि जवळच्यानी सांगण्यापेक्षा जरा. लांबच्यानी सांगितलं की, ते जरा हा सोनाराने हा कारण आपलं कस हा, ठीक आहे येता जाता सांगतेच.
हम्म नाही कारण तिचं ना जंक फूड वगैरे जास्त होत खाणं.
अच्छा
चहा पार्टी वगैरे नंतर पार्टी किटी पार्टी असतात. काही काळ वेळ नाही खायला प्यायला.
काय मग काय
त्याच्यामुळे पण होतं ते.
हो बरोबर आहे आणि त्या. असं म्हणजे असे केसेस आता खूप वाढलेले आहेत खूप. आणि आणि होत काय माहिती का. आ खूप सिव्हअर ॲसिडिटी असली ना की, त्याच अल्सरमध्ये रूपांतर होत आणि अल्सर ओव्हर झालं की, तो फुट त्याच कन्सर मध्ये पण रूपांतर होऊ शकतं, वेळीच जर त्याच हे घेतलं नाही तर. हम् त्याच्यामुळे ऍसिडिटी सिवीअर असिडिटी व्हायला लागली कि त्याच्यावर. इलाज करणं गरजेचं असतं.
हा हा. ती मला तेच म्हणाली तर त्याच्यावर काही असं. आहे का औषध वगैरे नॅचरोपॅथी मध्ये. म्हटलं नॅचरोपॅथी मध्ये औषधापेक्षा, आहार विहारच तुमचा तो पाहिजे की, तुम्ही जेणेकरून आजारीच नाही पडलं.
अगदी अगदी अगदी बरोबर सांगितलं बरं का. कसं आपण काम जरी करत नसतो तरी आपल्या वाचनात वगैरे आलेलं असतं. पण एकदा आपण आपण सांगण्यापेक्षा एखाद्या. एखाद्यानी तिसऱ्यांनी सांगितलं की ते जरा जास्त ऐकलं जात. तू सांगत तुला. तुला जरी काही सांगायचं असेल तरी ते तिकडे पास करून. तिच्यापर्यंत पोचवत जाऊ आपण. माझ्याकडे पण असं कोणी. काई आलं. आणि माझं ऐकत नसेल ना तेव्हा मी अशीच कर. करणार नाय की मी आता तुझा नंबर देणार. तेव्हा तू, तू त्यांना जरा. समजावून सांगायचं कस असतं कारण ही मानसिकता असते. आपण, आपण खूप पोटतिडकीनी सांगतोय एखादी गोष्ट. पण ही काय. हा आता हिचं नॅचरोओपॅथी झालं ना, ही आता मला लेक्चरच देणार असं डोक्यात असतं. मग त्याच्यापेक्षा हा हा त्याच्यापेक्षा तिसऱ्यांनी सांगितलं ना, आपल्याला माहिती आपल्याला हिरा बरं करायचंय. आपली मैत्रीण आहे. मग ते तुझा नंबर दिला, की तू हँडल करायचं.
हा हा हा
हा हा
ती तेच म्हणत होती. सायटिकाच मग मसाज वगैरे दे. मला प्रेशर पॉईंट दे. ते करून तेवढं पुरत रिलीफ मिळेल. पण पुढे काय वाढू नये, म्हणून तर तुला आहार वगैरे तर हे. करावं लागेल. व्यायाम कराव लागेल काही.
हो हो हो आणि ते व्यायाम गरजेचं. जे असतात म्हणजे ते कंटिन्यू करावे लागतात
माझ्या मते सायटिका वगैरे हे जे आहेत सगळे अंगदुखी पायदुखी वगैरे ते वातामुळेळेच होतात ना
हो वात वाताचाच प्रकारच य ते वाताचेच प्रकार आहेत
हम्
म्हणजे ते अ जिथे जिथे नस जपतात ना तिथे तिथे तुमचा अ हवा शिरलेली असते
हा हा
आणि मग त्या त्या द दाबेमुळे अतिरिक्त दाबेमुळे हवा शिरून तुम्हाला वाट चढतो
हा मग शरीरात जिथे जिथे
हा हा मग फुग्यासारखं फुग्यासारखं इकडे दब दब ना मग तिथे जागा मिळाली की आम्ही पुढे शीर सरकणार
हा की तिथला भाग दुखायला लागतो किंवा तिथे काहीतरी हे
हा हा
बरोबर ते ना अजून माझी एक मैत्रिण आहे. ती ब्रहमविद्येच करते मला बोलली ती चांगलं वाटलं मला तर पाच दिवसाच आहे त्यांचं सेशन एक
बरं
अ बेसिक आपल्याला इंटरेस्ट असेल ते करून तर मग पुढचं करता येत आपल्याला
म्हणजे ब्रम्मविद्याचे म्हणजे काय असं काय म्हणजे अ ह्याच्या ध्यान आणि हयाच्यावर आहे का?
अ श्वसनाचे प्रकार वगैरे शिकवतो म्हणे ऑनलाईनच शिकवतात म्हटलं चांगलंय. पण मी म्हटलं असं रिस्की नाहीे ना कारण ते नाही का
ऐ
श्री श्री आर्ट ऑफ लिव्हंग मध्ये सुदर्शन क्रिया आहे. ती मागे माझ्या ओळखीच्या मध्ये कोणीतरी केली होती पण ते काही काही तरी उलट सुलट झालं त्यांना इतका त्रास झाला म्हणजे उष्णता वाढली त्यांची तर मग त्या म्हणाल्या नाही तसं नसतं उष्णता वाढते त्यांनी पण तुम्हाला ती स्प्रेड करता आली पाहिजे तुमच्या बॉडीमध्ये सगळीकडे
तर त्याच्यासाठी आता आता आपल्याकडे कसं आपल्या जवळ ते कन्सल्ट मध्ये किंवा एक चांगल्या यांनी आपल्याकडे सल्ला घ्यायला आले ना की त्यांना काय सांगायचं तुम्ही श्वसनाचे किंवा प्राणायाम जे प्रकार करतात. ते आपल्याला आता येत आहे म्हणून आपण आपलं आपलं करायचं नाही आपल्या समोर गुरु असतात असल्याशिवाय कुठलीही क्रिया करायची नाही आणि श्वसनाच तर बिलकुलच नाही जे शिकलेले आहेत ते समोर आहेत. आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं इट्स ओके आता तुम्ही व्यवस्थित करताय. तेव्हाच आपलं आपलं करायचं आम्ही शिकलोय आता ऑनलाईन ऑनलाईन शिकवतात ना पुष्कळ जणू त्या ऑनलाईन मध्ये कधी कधी काय होतं. कि ते समोरच नीट करतय का नाही कळतं नाही आणि हे काय करतात तोंडी सांगतात हा असं असं केलं आम्ही मग ते ओके म्हणून ओके करतात मग त्या म्हणजे शिकवणाऱ्याची पण चूक नसते ही चूक करणाऱ्याची असते आण भोगतो
मी तेच म्हटलं तर म्हणे, उलट आपण आत्ता जो श्वास घेतोय ना तो चुकीचा घेतोय.
हो हो हो हो
नाही आपण आपण पण करू, मला पण म्हणजे माझा पण रेफरन्स दे तिला आपण करूंन बघू ना, म्हणजे एकमेकीच्या सल्ल्याने एकमेकीच्या ह्याने आता आपलं कसं एकमेकीचा सल्ल्यानी चालतो. की आप आपल्या आपले काही प्रॉब्लेम आपण, शेअर करतो एकमेकींना. तसं तसं आपल्याला दोघीनी केलं की आपल्याला ते पण एकमेकींना सल्ल्यानी करता येईल.
हा मी तिला सांगितलं म्हटलं माझ्या अजून दोघी तिघी मैत्रिणी येत, त्या पण आहेत इं ट्रेस्टेड, ती म्हणाली चालेल, त्यांचं काहीतरी पुढचा जो कोर्स असतो तो काहीतरी, अकरा का बारा आठवड्यांचा असतो. तो चालू ये तो संपला कि मग होईल म्हणे. ते पाच दिवसाचं सेशन, मी नक्की लिंक पाठवते.
हा चालेल, चालेल - चालेल, आपण - आपण पण करू. हा चालेल - चालेल, आणि आप मला तर पै नवीन गोष्टी शिकायला आवडतातचं. काही प्रश्नच येत नाही काय तरी चांगलं ज्ञान
केव्हा ही चांगलं.
आणि ज्ञानात भर पडतेयं आपल्याला एक नवीन शिकायला मिळतंय, त्या ह्यानी आपल्याला हे होतंय.
तेचं ना हो.
बरं मग काय?
ती लिंक आली कि मग पाठवते मी. आपण करूयात जॉईन आपल्या हिशोबाने, टायमिंग बघू आता ते काय देतात. टायमिंग सगळ्यांच जुळलं पाहिजे, तो एक प्रॉब्लेम आहे.
हा ते एक जुळलं पाहिजे, हा.
तसंन अ
हो, नाही - नाही - नाही. श्वसनाचं म्हणजे, एकतर चहा म्हणजे सकाळी अं - नऊच्या आधी, नऊच्या पण नाही सातच्या आधी आता ब्रह्मवि, ब्रह्म हे कर तो म्हणजे ब्राह्म काळ- ब्राह्म काळच लागतो त्याला, ब्रह्मविदेचा म्हणे ब्रह्म काळच घेणार ते, आता मग ते उजाडाच्या आधी किंवा, अगदी उजाडायचा वेळ तो असतो तो. अ - किंवा मग संध्याकाळी सूर्यास्ताच्या नंतर.
अच्छा!
म्हणजे गा हा आला ना गारवा आला ना मग वातावरणात, त्याच्याशिवाय नाही सूर्याच्या ह्या त्यात करत नाही ते, श्वसनाचे हे.
हा हा.
हा बघू काय म्हणतात ते. त्या टाक आता आपल्या आप आपल्यापैकी त्यांच्यात त्यांच त्यांच त्यांच्यात ज्ञान जास्त त्या काय म्हण त्यात ते आपण ऐकू.
ते आणि होतीस का आश्रम आहे म्हणे.
अच्छा!
हा.
अ पण मग ते प तिथ जाऊन नाही मग ते आता ऑनलाईन घेत. तर आपण त्या त्याचाच फायदा घ्यावा लागेल हा.
ते म्हणाले की तुम्हाला किती पण क्युरिस असल्या तरी ते. लगेच हे करतात क्लिअर तात म्हणजे असं कंटाळत नाही किंवा उडबाडूची उत्तरण देत. मग ते एक चांगलं आहे ना.
खूप छान आहे कारण आपल्यासारख. आपल्यासारख्याना शंका या पडतातच. कितीही छान असलं तरी समोरच्या शंका निर आप विचतात काही काही गोष्ट आपल्या. शंका निरसन आपलेच झालं नाही तर आपण समोरच्याला काय सांगणार.
समोरच्याला काय हे करणार बरोबर आहे हम्म.
चालेल चला.
ओके चलो बाय बाय मीस आली की लिंक पाठवते मग.
हो हो हो चालेल.
ओके बाय बाय.
ते का म्हणते मी फन करते तरी.